हॅलो
हॅलो येतोय ताई आवाज, हा येतोय का म्हंटला आवाज. हॅलो हॅलो हा म्हंटलं येतोय का आवाज?
हा येतोय का आवाज.
हो मला येतोय, तुम्हाला येत हा म्हंटलं मला येतोय आवाज, तुम्हाला येतोय का आवाज.
हो येतोय थोडस तेच थोडा इश्यू कट होतो. हम्म पण मग तिचं असंच आहे हा. तिचं ना असंच की
हम्म
दोघ जातात. मग ती टेरेसवर जाऊन बसायची ही माझी स्कूल आहे. माझी बस येईल माझ्या मॅम अस शिकवतील.
टिफी पण घरी असायची तरी भरून द्यावा लागायच तिला तिच्या बॅग मध्ये. तिथे जाऊन स्टडी करायची ती पायऱ्यांच्या तिथे. हा आणि मग माझ्या मॅम आता सुट्टी देते.
पासून टाकलं का नर्सरी पासून टाकलं की प्ले ग्रुप पासून टाकलं तिला? नर्सरी पासून टाकले की प्ले ग्रुप पासून टाकलं.
कस टाकलं? प्ले ग्रुप नाही, नर्सरी नाही काहीच नाही.
अच्छा ते हा.
हा मागतो की मी आता बाकी नाही काय केलं.
अच्छा ओके. हा मी माझ मी का विचारलं, माझ्या मुलीला आहे ना मी प्ले ग्रुप पासून टाकलेलं ना हा.
हा हा
तर मग म्हणजे मला असं पर्सनल विचारायचंय की ब टाकण योग्य असत की, की नंतर टा तरी चालतं बा म्हणून विचारलं.
हा हा नाय काय नाय आपण थोडस घरी करून घ्यायचं खेळण्याचं वय खेळून द्यायचं त्यांना, नंतर काय एकदा सुरू झालं की सुरुच असत.
हो बरोबर ए.
हम्म. म तेच
तेच आता नेक्स्ट टाइम म्हणजे आता पहिला वेळेस मी केलं असं, मग नेक्स्ट बाळ आहे बा आता म त्याच्यासाठी बा पुढचा विचार नाय का आसं की ती गो केली पाहिजेत आपली ग्रुपला बरत टाकलंच पाहिजे की. कि दोन म्हणजे तो जेव्हा समजदार झालाय बा आता करण्यासारखा ततेव्हा टाकनं योग्य ए जुनियर के जी म्हणाता तुम्ही म्हंटलं जस.
हा हा हा, मी पण सगळे वा घरचे पण म्हणायचे तू नर्सरीमध्ये टाकून दे, पण मग म्हटलं नाय राहूद्या घरी तिला खेळूद्या जाऊद्या.
हम्म.
नंतर सुरू झालं का काहीच आहे नाय मग रोजच आहेच. उठा जा, सकाळी लव
होतच नाय.
हो. हो.
सुरू, आणि ती या दोघांच बघून बघून चांगलं टेन्शन नव्हतं.
हा, घरात मोठं असतं का मग ते बरोबर शिकवतं त्यांच पाहून पाहून बरोबर ते अनुकरण करतात.
बघून बघून हो. ती नाय आली तिला स्कूल मध्ये जायला, बसायला एकदम आनंदाने गेली ती. पहिल्या दिवशी. मला तर टेन्शन आल होतं, आता हि रडते कि काय बसमध्ये जायला.
पंधरा दिवस कंटिन्यू रडायचे आठ पंधरा दिवस कंटिन्यू रडायची, तिला घ्यायला गेलं का लगेच सुरुवात करून द्यायची रडायला. जाताना पण कोणी रडताना जर दिसलं, का समजा म तिचं लगेच सुरू हुन जायचं रडणं.
हा हा.
आता झाले आता ते ओळखीचे झाले ना टीचर्स वगैरे. अम म त्याच्यामुळे आता होऊन जातेे, आता काय नाय आता तिला आवड झाली, आवड निर्माण झाली स्कूलची. स्वतःहून असतं तिचं, प्रत्येक हेच्यात भाग चो -कॉम्पिट कोणतंही कॉम्पिटिशन आसूदे. किंवा स्टेज वर बोलण्याचा सुद्धा त्या स्वतःहून तयार होत्या त्या गोष्टीला. आणि लगेच मुलीना इतक्या हुशार असतात ना, त्यांना एखादी गोष्ट सांगितली ना की त्या लगेच त्याच्यात नाई का, लगेच येऊन लक्षात राहतो.
हो, कॅप्चर करतात लगेच.
हो, लगेच लक्षात येऊन जातं त्यांच्या.
हो.
हे तर असतच.
तुमच टाइमिंग काय असतो आणि जॉबचा?
माझा दहा ते पाच असतो. पण आता सध्या हे बी एल ओ काम चालू आहे ना, तर त्याच्यामुळे सकाळचे खोल केलेली ये, झाली आता आजचाच शेवटचा दिवस होता, आणि उद्या आपण आहे, उद्याच म्हणजे शिक्षण परिषदेनंतर स्कूल नंतर म्हणून मग सकाळची शाळा ठेवलीये, नाहीतर मग इतर वेळेस दहा ते पाच असतो.
हम्म.
पासून त्यामुळे त्यामुळे
हां
मार्च आणि एप्रिल तेव्हा असते सकाळची स्कूल साडे अकरापर्यंत हो, आणि इतर जवळच दहा फक्त सॅटर्डे च स सकाळची मग तेच सगळी धावपळ होते माझी पण त्यांना अस मुलांना स्कूल मध्ये जायचं. मला पण निघायच सकाळी सकाळी आता सध्या ही आठ पंधरा वीस दिवस खूपच धावपळ झाली.
हो ना
हा रेगुलर असला की काही नाही हा दहाची असली का काही म्हणजे मी पावणे दहाला निघते हो सवय होऊन जाते.
मुलगा पण जातो सात वाजता मला पण सात वाजता घरातून निघायच असतं आता
मग काय उठतात का ओ लवकर
हो उठतात मग काय आपल्यालाच उठावं नाही वाटत, त्यांना पण आता उठवावं लागतं.
हो ना
पण असं वाटतं की नको, लेकर झोपली झोपून द्यावी पण काय नाविलाज असतो. उठवावाच लागत बिचारे कशेतरी डोळे उघडतात. ह मुलगा तरी तो उठतो थोडा लवकर त्याला आवाज दिला का हा एक मिनिट फक्त म्हणतो आणि एक मिनिटात उठतो लगेच पण हिला जास्त त्रास कराव लागतं.
लहान आहे ना अजून, हो ना
हम्म, मग तिची आत्याच उठवल. किंवा मग मम्मीच उठवल किंवा प पप्पाच उठवतील. तिच ते जास्त कंडिशन्स असतात म
त्याच्यात पण आंघोळ पण मला हीच घालल.
ह आंघोळीच मग ते अजून नखरे वेगळेच
कराय तीन दिवस तर असं केलं तिने मी तर आधी उठल्या उठल्या ब्रश करून घेते, सगळं आवरून माझं झालेलं असतं. ब्रश कर माझ्या बरोबर हा तू डबल ब्रश कर मी तिला सांगितलं आग मी ब्रश केला, तरी पण तरच मी ब्रश करल. अस तिच्या कंडिशन वेगळ्या असतात हो. पण ही जास्त डॅमबीस आहे. नि, जा, सकण तिच अन्विता.
हिचं काय नाव ठेवलं म्हंटलं अन्विता का्.
हा अर्नेश आणि अन्विता,
हम्म हम्म छान मस्त अंशिका आणि तिज अंश नाव ठवले.
अंशिका
हा हो आणि तीज अंश हा.. आणि रिदान रिदांश
रिदांश रीदांशा का
हो हो रिदांश
हा छान आहे मग दोन्ही पण,
हम्म ह
अंशिका आणि रिदाश ह छान आहे.
हा
हा हीला आणन्वीच म्हणतो आम्ही पण,
हम्म छान युनिक नाव हाय त्या दोघाची पण, युनिक नाव ठेवलं तुम्ही पण नाही का असं,
काय
युनिक नाव आहेत म्हटलं त्या दोघांचे पण तुमच्या मुलांचे. असं ऐकायला नाही येत जास्त नाही का.
काय म्हणला.
म्हंटलं युनिक नाव ठेवले दोघांचे जास्त एकायला नाही येत वा असं, येतय का आवाज?
हॅलो!
हॅलो!
हा आवाज, आ मध्ये कट होतो.
अ म्हंटलं युनी हं म्हंटलं युनिक नाव ठेवलीत तुम्ही पण म्हंटलं ऐकालं नाही अशी नावं नाही.
हा
येतोय का ताई आवाज.
हॅलो!
हॅलो येतोय आवाज.
हा
म्हंटलं युनिक नावं ठेवली तुम्ही सुद्धा पोरांच्या असं
हा आवाज ब्रेक होतोय काहीच समजत नाहीे.
हो ना म मला येतो पण तुमचा आवाज क्लिअर.
हा येतोय का. क्लिअर आवाज तुम्हाला.
हो तुमचा पूर्ण क्लिअर आवाज येतोय मला.
हो का म असाच प्रॉब्लेम आहे. का मग रेंज पण आहे व्यवस्थित
माझे इथे पण रेंज वगैरे व्यवस्थितेत आहे पण काय माहिती कधी कधी हो तस कधी कधी होत असेल म्हंटलं
इकडेच आहे ना त्याच्यामुळे होत असेल कदाच
हा हा पावसामुळे पण कस इथे नाहीये सध्या पाऊस त्या च्या मुळ चक्र मारता मारता तुमच्याशी बोलते.
हा ह ह
हा हा आता उद्याची तयारी झाली का तुमची उद्याची तयारी
हा झालीय काही अजून थोडीशी करायची आहे उद्या पण
हा हा हो चालेल तुम्ही मला मेसेज टाका. हा ठीक ना मला पण सध्या कळूनच जमेल मला पण संध्याकाळूनच जमतो तुम्ही मला मेसेज टाकून द्या आधी म्हणजे मग नाही का? कॉल करून देल म्हणजे त्या ऍड त्या टायमाला उचलला जातो ना फोन. म आचानक, तुमचा कॉल पण नको वेस्ट जायला रात ‌
हा. मेसेज करेल किंवा मग कॉल करेल तसं तुम्हाला आधी.
हो-हो चाल, चाल ठेवू.
चला हो-हो. छान वाटलं बोलून. ह-ह ठिक हा-हा करेल उद्या मी.
ओके हा बाय.